हा बोला, हा, येतोय त्या अवाज, तुम्हाला येतोय का? हा बोला, काय म्हणतय, हो, हो चाललय की.
हा, हा आवरडलो बघ, आत्ताच आवरल स्वयंपाक वगैरे,
स्वयंपाकच चाललाय, तेच ना सकाळी लागला माझ कॉल, एक दोन लागलेकॉल, म्हण म्हटलं तुम्हाला मेसेज केला, मगाशी नेमका आता, मेसेज आला ग्रुप वर, म्हलं पहिले मी करून घेते, म्हणल हम्म काय म्हणतय, तुमच्याकडे शेती, वगैरे आहे का मग?
हो, आहे की शेती आहे की, पण इथण आमची आहे की, सात एकर शेती आहे,
हो, हो मग जात का ना शेतात!
हो जातं की, सुट्टीला तेवढं जातो, तिकडे आज, आजी, असतात काका, काकी असतात.
मग शेती कोण करत?
आजा, आज्जी, काका, काकी करतात ना शेती.
ते करतात होय.
होय, सगळं एकत्रच आहे ना अजून त्यामुळे तेनीच करतात.
अच्छा! मग तुमची हीच आहे. स्वतंत्र आहे, म्हणजे कुणाशी कुणा बरोबर असं नाहीये. चांगलंय की, मग कसं वाटतं मग शेता मध्ये?
शेतामध्ये ऊस असतो. होय, ऊस गहू असतो ज्वारी असत्या.
हो का.
तुरीची डाळ, उडीद डाळ जरा मूग होय कडधान्यं वगैरे सगळं असतयं.
अरे वा! बरचं आहे की.
बरचं असतेय.
हम्म,
हम्म, मग जरा माळव वगैरे करतात. आपलं भाजीपाला ते पण असत.
ह.
गवारी भेंडी असं काय काय बरच असतं, कांदे असतात वर्षाला. होय, कांदे ह्या वेळेस आता तरी नाही म्हणल तरी, दोन तीन लाखाचे कांदे होतात वर्षाला. भरपूर इन्कम आहे, शेतामधून पण ऊस जातो भरपूर सत्तर ऐंशी टन ऊस जातोय.
हा.
होय. त्याची पण मस्त हे कसं ऊज जातो, त्यामध्ये साखर वगैरे भरते ना अजून.
हा.
हम्म, त्यामुळे काय वाटत नाही एवढं भरपूर रान वगैरे आहे घर आहे मोठं आमच दोन बोर आहेत पाण्याच्या.
हा हा, मग तुम्ही काय भाज्या वगैरे लावल्यात की नाही शेतात?
हा आता लावले की, आता जरा गवारी आहे भेंडे आहे. जरा पोकळ्याची भाजी लावल्या. परत ते कुरडूची भाजी वगैरे सगळं आहे.
हम्म,
हो.
हम् अरे वा!
भारी असतय जरा वातावरण होय. जर ताज ताजं करून आणायचं आणि करून खायचं.
हम्म घरची भाजी ती घरची काय
होय घरची ते घरचीच.
मग तुम्हाला माहिती आहे का शेतातले काही
होय माहितीय की आम्ही जातो ना हम्म वगैरे असते ना मग आम्ही दिवाळीत गेलो की भात कापायचा असतय शेंगा असतात काढायच्या.
हो का.
होय उन्हाच्या सुट्टीत मग गेले की मग पाऊस पडाय जरा शाळा चालू होऊपर्यंत ते आवरलेले असतात रानाले सगळे काम मग जरा वेळ असल की मग शेंगदाणे वगैरे टोकणून ते यायला लागते जरा सोयाबीन असते ते जरा टोकनायला लागतय.
हम्म.
त्यामुळ शेतातलं पण काम वगैरे माहतीय असं नाही असं नाही काय.
होय.
हम्म थोडं त्यांच्या त्यांच्यासारखं जमत नाही पण थोडं जरा जरा का असं ना जमते.
असं ना का हळूळ जमीन
हा त्यांचं कस त्यांनी कायमच त्या कामात असत ना त्यामु आपण कसं थोडे दिवस महिना दोन महिन्यासाठी त्या मग त्यांच्यासारखं फास्ट जत हळूहळू जमते पण त्यांच्याकड नाही जमत असंच होतंपेक्षा फक्त
हो त्यांच्या एवढं फास जमत नाही हा
हा असं होतय ना
असू दे ना हळूहळू जमेल की त्याला काय मग थोडं थोडं तरत करत गेलं की प्रॅक्टिस न जमा जातो एवढं काय नाही चांगलंय की बर
हा
आपलं काही काय होण शेती असणही आहे म्हणजे काऐ का नाही ह ना
हॅलो
शेती असण म्हणले भारी असतं ना
होय काळ्या असत्या आमच्याकडे थोडी काळी आहे थोडी लाल आहे
काय
हा म्हणजे कसं आमचं पूर्ण अस डोंगर डोंगर भागात आहे ना
हम्म
हा मग आता आमच्याकडें नवीन सोलर प्लांट झालेत शेतातच
होय का
खूप मोठं सोलर प्लांट झालात मग आता तिथं थोडी लोकं तिथं कामाला जातात थोडी मग शेतकऱ ते करतात अ
हो का
होय मोठ्याच्या मोठ सोलर प्लांट झाले तरी नाही नाही म्हणलं तरी तीनशे साडेतीीनशे एकरमध्येध्ये स सोलर पॅलेंट झाला
तुमच्या शेत शेतात
होय शेतात झालंत की सर गव्हर्नमेंट नच केलंय ते सोलर प्लांट केले त्यामुळे भरपूर सुधारणा झाल्या आता
वा नाही केिव
छान झाले
हो ना
फिर हो लई मस्त वाटत फिरायला गेले की तिकडे
तिथं का
हो गेले की असं यी वाटत नाही असं होते
हम त्याच्यामध्ये केवढा केवढा जा असत तो सोलो क्रँस ना आणि त्या सोलर प्लं्ट मुं खूप ह असेल बघा म्हणजे ह्याला पण चांगलाही मिळेल बघा उद्योगाला चांगली चालना मिळेल ह का नाही सोलार प्लांट मग उद्योगाला पण छान सामना मिळेल चांगला चांगला उद्योग होईल का का नाही